हॅलो!
हा आवाज येतोय?
हा येतोय की बोला की
हा काय बोललं ग्रुप वर काय? काय आहे ग्रुप वर?
अ ग्रुपवर आहे. हो ते तीनच राहिले फ तुमचं नाव टाकून, टाकलेत ना तिथं
माझं नाव टाकलेलंय हा अ
हो ग्रुपवर आहे. की बघितला नाही का तुम्ही?
नाही बघितलं मी मी नाही ग्रुप वर गेलीच नाही मी डायरेक्ट कॉलवरच बर हो हे केलं, हा मी नाही बघितलं
ग्रुपला टाकलेत ना मेसेज म्हणून विचारले मी तुम्हाला
हा, काय माहिती मग माझे फेल किती गेले माझे आठ कॉल फेल गेले तर आता आता लागतात पहिला पहिला सुरुवातीला कुठे प्रॉब्लेम येत होता सगळा लागतच नव्हत्या आणि अ जास्त वेळ चालू ठेवला ना ते अपोआप कट व्हायचं आणि सांगायचं कि हा नंबर तुमचा आता हे होऊन गेलेला आहे म्हणून
हो माझं पण तसंच झालंय रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे, पण होतं ना?
हा आठच्या आठ काॅल माझे फेल गेलेत
हा जेवला काय नायी?
हो जेवली आताच जेऊन हो बसली होती मग बघितलं आमच्याकडे लाईट जाते सारखी सारखी
हो
काय माहिती काय पावसाचं वातावरणय ना, त्यामुळं काय लाईट लाईट जाते सारखी सारखी, आणि लाईड गेली ना नेटवर्क पण जातय माझं असं होतंय
आमच्याकडे नाही लाईटचा काय प्रॉब्लेम नाहीए लाईट असते आमच्याकडे आता पण जरा आभाळ असं झालं ना पावसाचं वातावरण तर फक्त रेंज रेंज जरा कट होते, आवाज कट होते जरा
हा नाही इथे पण नव्हत असा प्रॉब्लेम आ तर त मध्ये सांगते का ते पाणी भरलं ना? अ रस्तावर वगैरे पाणी सगळीकडे भरलं होतं ना मग मध्यंतरी ना इथे अ शॉर्ट सर्किट काय काहीतरी झाला बाहेर रस्त्यावरती त्याच्यामध्ये दोन मुलींचं ना हे झालं होत एक्सिडंट काहीतरी झाला होता त्या पाण्यात वायर पडली होती आणि त्या मुली रस्त्या हा रस्त्याने जात होत्या, मग त्यांना हा, झटका बसला हो मग त्याच्यामुळे ना आता ते लोकं घाबरलेत ते आता ना जरा काहीतरी झाल ना कि लगेच हा लगेच
पावसाच वातावरण झालं हा पावसाच पाणी पावसाळा झाला लाईट घालवतात आमच्या इकडे फक्त ते पाऊसमध्ये. पडतोय ना अ ह्याच्यात आपल वार वगैरे सुटत तेव्हा एप्रिल मे मध्ये जो पाऊस पडतो तेव्हा हा तेव्हा जाते लाईट. ते भरपूरच जाते जरा पाऊस पडला वार वगैरे आल आज जरा रात्री वगैरे तर आला तर रात्रभर लाईटच नसते. पण आम्हाला ते फॅनचे आता एवढेच सवय झाले ना फॅन पावसाळा, हिवाळा, उन्हाळा ते फॅन लागतयच त्यामुळ त्या त्याशिवाय नाही. त्याशिवाय झोपच नाही होत. फॅन पाहिजेच जर लाईट नसेल तर मुलगा माझा झोपतच नाही. त्याला किती पण थंडी वाजू दे किती पण पाऊस बाहेर पडू दे किती. पण थंडी बाहेर पडूदे पण आम्हाला फॅन लागणार आणि तो पण असा नाही. पाच वरती एकदम स्पीड न.
हा आमचा पण कंटिन्यू आम्हाला फॅन लागतोच लाईट नसली ना आता सहा कधी गेलेली सकाळी सहा वाजता गेलेली. ती दुपारी अ बारा नाही बाराला नाही साडेबाराला आली साडेबाराला आली. मग परत त्यांनी आता आता परत गेली होती दीड वाजता. एक तासभरच होती. दीड वाजता गेली आणि परत आता आता आली आहे मग म्हंटल आता फोन वगैरे करूया. नेटवर्क राहत. लाईट गेली की नेटवर्क पण जात माझ्या मोबाईलचा आत्ताच असा प्रॉब्लेम झालाय. नाही तर पहिल अस कधी झाल नव्हत.
ह कुठला आहे सिम कार्ड एअरटेल आहे कि जीओ.
जिओ आहे.
ह जीओला आम माझा पण जीवच आहे माझा पण तोच प्रॉब्लेम फाय जी असून मोबाईल काय उपयोग नाही.
हां ना तेच नेटवर्कचा इश्यू आहे.
म्हणून मी एक एकदा बॅलेन्स पण नाही करत मग त्यांचा फोन येतो मॅडम का बोल बॅलन्स करत नाहीे मी डायरेक्ट सांगते माझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मी नाही बॅलन्स करणार ते नेटवर्क प्रॉब्लेम सॉल्व करा म्हणते मग करा म्हण मग मी तरच बॅलेन्स करणार नाही. तर करणार नाही म्हंटले मी त्यांना.
तेच ना खर पैसे घेतात तर किती आता रिचार्ज किती आठशे रुपय रुपये रिचार्ज झालाय माझ मी तर आठशे तीन महिन्याचा मारते ना आठशे रुपये लागतात.
हो महिन्याला साडेतीनशे हो आमचा फाय जीच असेल साडेतीनशे रुपये. झालाय महिन्याला साडेतीनशेचा मारायला लागत. पण तेवढं बघत पण नाही अनलिमिटेड कुठ वेळ असतोय एवढ बघायला.
हो
दीड जीबी पण बास होतोय.
मी दिड, मी दोन जीबी चा मारते, दोन जीबीचा मारते अ मला, मला एवढं येवढं लागत नाय, मी दोन जीबी चा पण मारते, वायफाय वगैरे असल्यामुळे मग मला काय नेट एवढं लागत नाही, पण तरी पण
कनेक्शन असेल तर चालतंय घरी
हा लाईट गेली तर मग अ, ते पण बंद पडतं हा, मग तेव्हा ते इमर्जन्सी काय तरी आलं फोटो पाठवा एक हे करा ते करा म ते बरं पडतं म्हणून
हो वायफायच ते एक, हेय की ते लाईट कनेक्शन त्याला, लागतच म्हणजे लाईट पाहिजेच, हा लाईट गेली की ते सगळं बंद पडतय परत
हा ना
आणि घरी असोपर्यंत तेवढंच आणि बाहेर गेलो तर काहीतरी मग आले तर परत अं हे होतंय ना त्यामुळं पाहिजेच ते
बाकी, मग आज सुट्टी असेल ना? मुलाला
हो, आलाय आत्ता एक तासापूर्वी, हो नाही शाळा होती आता एक, अकरा साडे अकरा ला सुटली हा तो आलाय ना कडमड कडमड चालूय त्याची कायतरी
लवकर असल
गप्पा, हो गप्पा नाही बस
करायचय का?
हो शाळा लवकर सुटती
हा ह् आमच्याला सुट्टी असते, दिवस असतो.
हो आमच्यात आगावपणा करत बसलाय
हा, मग तुमचं, तुमचं माहेर कुठलं म?
माझं इकडं कोल्हापूर
हा आ
सासर माहेर एका ठिकाणी, सासर पण तिथेच आहे जवळ
लव्ह मॅरेज होतं की
नाही, नाही, अरेंज मॅरेजय, म्हणजे आहे पाहुण्यातलच आहे जवळचं. पाहुणेच लागतात ते हम लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज, आता लव्ह मॅरेज एक भरपुर लव्ह मॅरेजच चालूय
होय आता, आता जिकडे तिकडे ती फॅशनचय फॅशन म्हणजे आता, कॉलेज ला मुली गेल्या तर त्या, ठरवूनच रिकामी होतात
ओ नाही घरला येत असते मी हा मोठा टेन्शन
हा, काय ते?
कॉलेजमध्ये गेलेल्या मुली घरी येतात, हॅलो! आवाज येतोय? कॉलेजला हा, कॉलेजला गेलेल्या मुली घरी येतात की नाही हा व हेच टेन्शन आहे म्हटलं
कॉलेजला पाठवायचं, हं हा पाठवायचं की नाही, आहे आई वड
हा ना, हे तर आहेच सोडा, पण आता नाय पाठवून पण चालत नाही ना, आता शिक्षण पण तेवढंच, इम्पॉर्टंट झालंय.
हो. पाठवायचं पण अवघडच झालंय सगळं, कुठं पाठवाय? च की नाही?
हा ना, तेच.
हां, म्हणजे असं आता नही आणि बाहेरच? ते पण असं झालयचं ना, ते टी व्ही, मोबाईलमूळ त्या मुलांचे मार्क्स शिकतास तशी झाले, त्याला कोणी काय करू शकत नही.
किती केसेस वगैरे चालू येत.
होय, रोजे ये काहीतरी असतय. टी व्हीं ला, मोबईल ला. रोज एक बा तमी काहीतरी आहे.
हां, रोज एक काय ना, काहीतरी आहेच आणि आता एवढी दुनिया एवढी चे बरं झालंय ना, घरातून बाहेर पडताना, पण कसतर वाटतंय.
अ, लहान मुलं असं मुली असली, तर खूपच त्यांना, हे करायला लागत. जपाव लाग
हां, आमच्या तिथं मुली पण आणि आता मुलांचच की, मुलांच पण ते चाललंय बघितलंत ना किती तरी त्याला ह्याला, म्हणजे लव्ह मॅरेज करतात, ती एक गोष्ट वेगळी ये. पण अरेंज मॅरेज करतात, त्यां लोकांचे पण वांदे चं येत ना आता.
हो, त्यांचं पण नाही, आता ते अरेंज मॅरेज च्या आता मुलांना मुली मिळेनात, कुठल्या लांब लांबच्या ते एजंट वगैरे ते पण फसवा फसवी चालूच ये, पैसे घेवून पळूनच जातात. ते आमच्या इथं, तर किती केसेस तसे झालेत, पैसे घेणे आणि पळून जाणे. दागिने घेणे, अन पळून जाणे, अग सोनं तरी कुठं स्वस्त ये, महाग हाय केवढं. घालायचं. पळून जायायचं, असलं चालू येत प्रकार.
चालल्यात, हो पाटी मग लग्नाच्या दिवशी थांबायच, अन दुसऱ्या दिवशी पळून जायचं, त्याच्या घरात
आं असंच, चालूय आमच्याकडं, ती आता काय झाली, फॅशन झालीय त्यांना.
नाहीतर काय.
आणि त्यात ते, मेन म्हणजे एजंट ने एजंट लोकांच पैसे घेणे, दोन चार-चार लाख, पाच-पाच लाख. त्यातलं त्यांना एक लाख रुपये देणे, त्या मुलीच्या घरच्यांना तेन.
हं.
आणि ते नंतर, तिथं गेल्यानंतर, तिथं नसतात पण ते, ते कुठं जातात?, गायब होतात, काय माहित.
हहॉ.
ते नसतात पण तिथं.
ती क कमवायसाठी आलेलं असत्यात, त्यांना महिन्याला भेटलं. हां, महिन्याला एक भेटलं, तरी बस झालं, त्यांचं, ह व. चां महिन्याच ह्यो खर्च निघतो, दोन-तीन महिन्याचा आरामात खर्च निघतो, त्यांचा.
हां, हो ते तसच करतात.
फसवणुकीचे लय हे प्रकार चालूयात.
हो,
तेच सगळ्यांचे टास्क टाकलेत काय त्याच्यामध्ये ग्रुप वर.
हो होय मी करू का लगेच एक.
ह ह्या कट झालं की करा ना मग चालेल.
हो कट न कट केलं झालं की करते.
हा कट झाला की करा मी उचलते मी पण आता फ्रीच आहे ना. ते हो का, असंच बघ ना दोघी एकमेकींना करून मी तुम्हाना केला तुम्ही मला केला तर दोघींना पण तुम्हाला पण पैसे भेटणार मी केला तरी तुम्हाला पैसे भेटणार तुम्ही केला. क म कसे वल्यार
हो हो, चालेल करू का एक. म्हणता रेंज जरा हे व्हायल रेंजचा प्रॉब्लेम आलाय हॅलो.
हा हा हा हा, मला येतय. पण हा कट होऊ दे ना पूर्ण.
पले मिळालेना म्हणून म्हटलं ते फोर जी. पैशासाठी आवाज करतय माझ्या मोबाईलला. रेंज कमी झाले की हा म्हणजे. ते हे देतय मग मला आता परत तुम्हाला कॉल कराय बाहेर जाऊन करावं लागणार ना म्हणून विचारले. आवाज येतो ना इथून.
येतोय येतोय आवाज येतोय मला पण आता हा कट होईल मग लगेच कराच. तुम्ही पण म मी काय मी नंतर बघेन काय त मेसेज वगैरे.
ओके आहे मी फ्री तुम्ही करणार असाल तर परत कॉल करू शकताय.
हा पण ते एका दिवसाला परत चालेल काय केला तर.
हो चालेल की.
हा मग चालेल मग करेन परत माझ कॉल. मला वाटतं लई राहिलेत आहेत कारण मी ना दोन दिवस काही बघितलंच नाहीये त्याच्याकडे.
हो हो, चालेल मी हा कॉल हे करते.
हा,
ह बंद करर्तेयता भाले मग.
आता होयई झालं आता. बारा बारा सेकंड झाले होतील मग होईल. होईल
ए पिल्या सरच तिकडं एक मिनिट. एक पडशील रे हा चालेल. ठेवू का.
जेव्हा वाट बघू ना तेव्हा तो व्हायचा नाही कट.